हो हो बोला.
हो बोला ताई काय चाललय? हॅलो.
हॅलो कशा आहात?
हा एकदम छान. तुमचं काय चाललं आहे आता?
आम्ही काही नाही आम्ही पण मजेत आहोत. चाललय आता सध्या तर सु ट्टी चालली त्याच्यामुळे सुट्टीचा आनंद घेत, हो.
मग तई मग निवांतपणत काय निवांत कामं केली अजून तुम्ही?
निवांत निवांतपणात आता सध्या तर उन्हाळा चाललाय.
हा हा उन्हाळा स्पेशल रेसिपी
पण मग उन्हाळ्याची काम चालली आहेत आणि अ जेवढे अह तस तर माझ्यासाठी माझी मम्मीच बनवते वेपर्स, चकली जे कुरडई, पापड, सांडगे बनवतात ते सगळं मग मला तेवढ मी बऱ्यापैकी पदार्थ बनवते.
म तुमचा एखादा म्हणजे एखादा जर पदार्थ छानसा करत असाल ना तुम्ही लोणचे म्हणा किंवा एखादे पापड म्हणा काय बनवत
हो मी वे फर्स बनवते, चकली पण माझी खूप छान येते, बटाटा साबुदाण्याची चकली बनवतो ना
हा हा कशी बनवतात ते माझी तर नेहमी कडाक येते आणि तुटते तुम्ही कशा बनवताात सांगाल का मला तू
मी अह बटाटा म्हणजे एक किलो अह जर बटाटा घेतला तर एक पाव साबुदाना घ्यायचा.
ओके ओके हां.
म्हणजे अह एक चतुर्थांश घ्यायचं त्यांच प्रमाण जस दोन किलो घेतल तर मग अर्धा किलो साबूदाना असं प्रमाण घ्यायचं, हा आणि मी बटाटे हा रात्री साबुदाना भिजवायचा आणि त्याच्यात ल म्हणजे थोड़ जास्त पाणी टाकून तो भिजवायचा आणि मग झोपताना ते जेव्हा आपण आता फायनली झोपूया तेव्हा ते पाणी त्याच्यातलं थोडं कमी करून घ्यायचं.
अच्छा.
हा म्हणजे मग ते तेव्हा आहे त्याच पाण्यामध्ये तो व्यवस्थित भिजतो आणि फुकतो पण आणि त्याच्या नंतर मग अ - अ दुसऱ्या दिवशी सकाळी तो पूर्ण असा मोकळा -मोकळा फुललेला असतो मग भिजून छानपैकी तर बटाटे घ्यायचे त्याच्या प्रमाणात जस एक पाव असेल तर मग दोन किलो बटाटे उकडायला टाकायचे.
ओके.
हा मग बटाटा उकडून झाला की आपली अ त्याची साल वगैरे काढून आणि ते अ मॅश करून घ्यायचा पूर्ण.
अच्छा -अच्छा.
हा आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ टाकायचं तर बटाट्यामध्ये आणि साबुदाणा आपलं अ कढाई किंवा जे जाड असेल ते भांडं घ्यायचं कढाई किंवा पातेलं अस आणि त्याच्या मधे मग थोड़स ते
मिक्स करायचं.
हा एखादा ग्लास पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आणि तो पूर्ण साबुदाना असं त्याच पूर्ण ज व्हाईट असतो ना त्याचा
म्हणजे अस ट्रान्सपरंट वगैरे हा ह ट्रान्सपरंट होतो.
पूर्ण ट्रान्सफरंट होऊ द्यायचा. तोपर्यंत तो पूर्ण शिजवायचा आणि मग हे बटाटा आपण जो इत्रांनी ते एकत्र करून बटाट्याच असत ना मग ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पूर्ण अ बटाटा अजिबात त्याच ते जाड असा ठेवायचा आणि पूर्ण पैकि असा बारीक झालेला पाहिजे म्हणजे तो चकली बनवताना तो अडकत नाही ना चकली पण तुटत नाही हा.
काय म्हणता?
त्याने की आजकालचे बॅगस वगैरे येतात
हा माझ्याकडे साचा आहे.
आवाज येतोय ताई?
चकलीच अ हा ब्रेक होतोय मध्ये मध्ये ह अ माझ्याकडे ना चकलीचा साचा आहे आपला तो हम्म हचा येतात ना पितळाचा. हॅलो. हा ताई आवाज येतोय पण अ मध्ये- मध्ये ब्रेक होतोय पण फोन कट नका करू आपण कंटिन्यू करू दहा मिनटं ह हां.
जेव्हा प्रॉब्मल झाला म्हणून. विचारते मला वाट की माझ्याकडून नेटवर्कला प्रॉब्लेम म्हणून मी तुम्हाला विचारते. म्हणून म्हणते काही प्रॉब्लेम नाही बोला मी कट नाही करणार कॉल काळजी नका करू.
अ कशातून बनवता असं म्हणताय ना.
हो म्हणजे आपलं स्टीलचा जे शिवायांचं य सोऱ्या आमच्याकडे सोऱ्या म्हणतात मोस्टली त्याला किंवा मग अश्या दुधाच्या बॅग्स वगैरे येतात तर मग त्याने
हा माझ्याकडे ना पी तळाचा सुरा आहे माझ्या मम्मी म्हणजे लग्नालाच आहे तो ते त्यात ना आपल्याकडे पितळाचा असतो बघा तो साचा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे असतात ते कुरडाईचा पण सेम असतो हा त्याच्या जाळ्या असतात ते त्या बदलून आणि मग तो ह्याचा अ चकलीचा वेगळा टाकते- खूप छान येतात अहो एकदम सॉफ्ट येतात आणि मस्त
अरे वा नाही माझ्या म्हणजे आमच्या सासूबाई हे काय करतात जर तुम्ही वाप घेण्या सांगितलं ना.. आमच्या सासूबाई तुम्ही फक्त पाण्यात भिजवतात आणि दुसऱ्या दिवशी मिक्स करून बटाटे कि कशी एकदम नरम आहेेत त्या तुकडे पडतात ना नंत तर मग ते खाऊशी नाही वाटते
हो तुकडे पडतात नाही डायरेक्ट नाही हा शिजलेला अस तो ना साबुदाणा जो ट्रान्सपरंट होतो ना तर मग तो एकदम सॉफ्ट होतो मग त्याला ते जस बांधून ठेवत ना मग ते चकली अ साबुदाणा आणि बटाटा एकत्र बांधला जातो त्याच्यामुळे एकदम असा
तरी ते हा हा ह मग त्याच पण प्रकार अस कसे साबूदाणा एकदम कडक, अजून काय काय करतात तुम्ही
म्हणजे आपल्याकडे तर तोच साबुदाना चांगला मिळतो
हॅलो!
हा येतोय आवाज? हॅलो! हा ताई येतोय आवाज?
हो येतो येतो येतो य ब्रेक होत..
हा तुमचा एक हा हा.. हा तुमचा येतोय.. आपल्याकडे जो साबुदांना भेटतो ना
हा हा हा.. बोला बोला बोला बोलत राहा ताई अडकला तरी बोलत राहा काही प्रॉब्लेम नाही बोलत राहा..
आपल्याकडे जो साबुदाना भेटतो ना तोच वापरायचा फक्त पाण्या प्रमाणाचा अंदाज आपल्याला आला ना
आणि तुम्ही यात का नाही मग भगर वगैरे टाकतात का
नाही याच्यात नाही टाकत भगर फक्त साबुदानाच असतो साबुदाणा आणि बटाटा खूप सुंदर होतं त्याच एक्झॅक्ट प्रमाण आणि पाण्याचा अंदाज एकदा आला ना शिजवायचा तर ते खूप छान होतात
म्हणजे पाण्यावरच असत म्हणजे साबुदाणा कसा भिसतो
हो हो भिजवण्यावर पण असत
तरी ही बटाटे कुठलेही घेतले तेरी चालतात- पण शाबुदाना मैन कसा भिजवतो आपण त्याच्यावर असेल ना
हो अगदी अस
चालेल माझं आता करायचं चाललंय थोडस, ओके ओके मी करून बघेल म्हणजे मला थोडस माझ्यापुरतं करायचं आहे, यावेळेस म्हणजे मुला- परीक्षा वगैरे लेट झाल्या त्याच्यामुळे मी काही थोडस केलं नाही उन्हाळायचं ना मग आत्ता बटाटे विचार करते तर मग आता सगळे म्हणतात आत्ताचे जे बटाटे येतात ना त्याचं काहीच करू नका ते टिकत नाही म्हणतात
ह..
असं हम्म लै म्हणजे मार्च एप्रिल पर्यंत जे बटाटे येतात ना म्हणजे जर तुम्हाला साठवणुकीचे पदार्थ करायचे असतात ना ते मार्च एप्रिलचे जे बटाटे येतात त्यातच करायचे असतात म्हणजे ते अ टिकतात बटाटे चांगले असतात ना असे म्हणतात म्हणजे
हो हो दोन प्रकारचा बटाटा येतो ना एक पहाडी असतो आणि एक अ कुठला गुजरात कडचा
इंदोरी हो एक आमच्याकडे इंदोरी बटाटा म्हणतात म्हणजे तो नरम असतो आणि त्याचं जे म्हणजे हाताने आपण कसं धुतल्यावर ते साल निघत
हो
मग ते तुम्ही लोणचं वगैरे पण ट्राय करतात का
हो हो लोणच पण खूप छान मी एकदा म्हणजे असं आईकडून आणते ना मग ते संपलेलं मग आ
कुठलं टाकलेलं होतं म्हणजे कैर आंब्याचं की कुठलं अजून
हा कैऱ्या आणलेल्या आम्ही एक किलो कैरी घेतली विकत आणि याचच युट्यूबला बघून काही मम्मीला विचारलं मी आणि आपलं राई जी असते का मोहरी त्याची पावडर मला इकडे मिळाली नाही मग मी ते राई भाजून ती दळून आणि मग त्याचं ते वरच साल काढून आणि त्याची पावडर बनवली आणि राईची पावड डर आपलं हळद हिंग जिरा ते अ अजून
हॅलो
धने
हो हो
अ सोफ ते सगळं भाजून घेतलं मेथी दाणे सोफ धने सगळं एकत्र भाजून आणि त्याची पावडर करून म्हणजे आपण कैरी किती घेतो त्याच्या प्रमाणानुसार मग हे बाकी सगळं घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी लाल मिरची पावडर
ओके पण मग आता म्हणजे माझ मी असं ऐकलं की आपण जे लोणच करतो ना ह ह हा हॅलो का आवाज येतोय आवाज येतोय म्हणजे याच्यासाठी जे आपण मि पावडर वापरतो लाल मिरचीची पावडर ती मिरचीची पावडर म्हणजे नवीनच हवी की जुनी पण चालते अस विचायचं तुम्हाला
हा जुनी चालेल पण तिला असं आपण हे लोणच कसं बारा महिन्याचं असतं ना आपल्याला कि जास्त दिवस साठवणीच असत तर मग ते खराब होऊ नये याच्यासाठी मग ती जास्त जुनी पण नको ना
अच्छा म्हणजे हाच प्रश्न मला मोस्टली विचारायचा होत हा
हा हा त्याच्यामध्ये कसं मिरची जुनी झाली ना त्या मध्ये जाळ वगैरे लागून जातं तिला
आणि मोस्टली कलर पण येत नसेल ना आपण जर ला म्हणजे खूप पशी तीन चार महिन्यापूर्वीची लाल मिरची पावडर वापरली तर
हो हो
लोणच्याच कसं ते कलर वर असतं ना डिपेंड कलर छान आला तर ते खावं अशी पण वाट
हा हा ते म्हणजे खाण्यापेक्षा बघूनच असं छान वाटतं.
हा म तुम्ही लसूण वगैरे टाकतात का काही काही ठिकाणी?
हो हो हो चालेल ताई तुम्ही करा मला आता कॉल.
मर.